हलो अग कार्य ऍप उघडलं तरी तुझं नावच दिसेना झाला.
अच्छा आलं का
हम्म
हॅलो भक्ती पाटील आहात का?
हम्म
हो शि शि होवय अ
होय
होय
हुम्म
अगं ती पोरगी हिंदी आहे मग तिला आता पहिला विचारतो तुला मराठी समजते काय बाई म्हणून
काही हिंदीत आता टाईप करणार नाही.
असं दे की मी तुला कुठं कर म्हटले थँंक यू सो मच म्हटलं ना हो म
होकी नाही ढाप कोणाकडते पैशे करतो सोड मी कामावर चाललेत की काय? करतो ग
येतं ग मला बोल्लेश
येतंय कि मला
मला पण येते की मग तुला येत नाही हिंदी मला चांगलं माहितेय
तु बरं मला पाठव डायरेक्ट तु ग्रुपवर टाकू नको. टाईप केलेला हिंदीत.
ए बाळ काय समजतेस मला? बाळ हिंदी माझ्या एवढं कोण छान बोलत नाही. समजती हे क्या तुम्हे कुछ?
मी तुला येत नाही असं म्हणलो
म्हणत नाहीस तू खरं हेच म्हणालेस मला पहिले टाक म्हणून. ईश हा-हा! हा हे बघ एक काम कर काय करू नकोस. जेवाल्यास काने हावरे?
नाही ग बाबाांनी सारखं
तू पण जेवणारेस क ने?
अगं अजुन बसलो नाही निवांत आत्ता बोलत बसल्यात सगळीजन
तुमची आई एकटाक बडबडत असत्या, बिच्चारी.
हम्म! ऐकू काय
कोण हाय ते?
अ
अजून
म राह्यला आल्यात?
किती दिवस?
विचारू?
आणि मार खा.
े ऍलो! हॅलो!
हॅलो!
हा आवाज गेला की तुझा.
हाय की माझा आवाज
का एवढ्या हाळू बोललीस आचानक?
असच.
अचानक आवाज कमी झाला.
असच हाळू बोलली
आं झालंस का मला वाट मोबाईलला काय झालं.
हॅलो काय जा हा अस बोल
हॅलो हॅलो का कराल्यास ग
तीन झाले.
किवंडी झाली काय म्हातारपणी
तू हळू बोलालतिस मधीच आता जेवायला बसणार थोड्या वेळाला पंधरा वीस मिनि दहा पाच दहा मिनिटां तू तुमचा मम्मी पप्पा का अस अचानक आलतीत ग म्हणजे सुधारलंय घ्या पोरींच्यात सगळ ह्या कर
रोल करून दे की अर्धीचा आणि अर्धी तू घे
आता तेवढंच जेवणा असतील मग तू
नाही नाय अग ऐक कि वेबसाईट ओपन करायला आपण ती केल्या ती फक्त ओपन वि कोड मध्ये विणच झालय ते राईट क्लिक करून ओपन विथ कोड मध्ये करालोय तर विनंच
केल्या
करायलाच लागते कंपल्स तरी
हो बहुतेक
विसरलेच अगं या उडीवाला का?
होळीचं वाद्य
आकाश भरून याला लागलंय रे. चांगलं हाय, सर्व पालक विद्यार्थ्यांना कळवतात की पोलीस ह चालतय मग नाही अजून अजून चालत नाही. नाही अंग आमच्याकडे काय ती दंगा क मला तुझा आवाज ये ना तू हे हळू बोलाल्यास खात बोलाल्यास मला काय कुचं ईना झालय. अगं ते पण भाब सांगायचंय उद्याच की मी कोल्हापूरला जाणार हाय. आणि सारथ्याचा सत्कार आहे तिकड मी येऊ शकत नाय. बाबा मला म्हणल्याले. किंवा तू आणि सार्थ जा म्हटले. हे महत्वाचं आपल्या पाल्याच्या कौतुकाला आपण हजर अरे त्यांना ते कुठं काय सांग. कुठाय सांग ते. अ फॉर्च्युून प्लाझा मधलं तू बँकवट हॉल आहे ब दरबार गार्डनकडे जायचंय, तिथं लई छान हाय. अस काय ह्या ह्या करायलात. अ
चालतंय की ठेवतो जेव वेडे.
हम ठीक आहे. ठेऊ का बाय ह्